हॅलो. हा. तु किती घेतलीयास हे ह्यातलं पिण्याचं येतोय की.
हा हा.
हे ते द्या की. काय करायलासा?
काय नाही बसलोय तू काय करालीस.
बसलोय. जेवलो की तुम्ही? झाला की
जेवलो की तू म्हण तुम्ही
हा मला काय इथे एकच आता बस हुतंय घ्या टिकली. काय नाही निवांत तुमचं काय चाललंय?
आम्ही पण निवांत आहे पाऊस आहे का?
नाही तिकडं? हे दहा ला चार करा कि. हा हा आ
अभ्यास वगैरे काय करतेस का?
करते की तुम्ही काय करता जॉब वगैरे हा हा. काय चाललंय मग?
काय नाही बघा निवांत
हा हा. हा हा बोल कि
काय केलस
काय करू? निवांत बस इकडे जरा बाहेर आले. ठीक आहे मग किती झाले काका माझे? चालेल हम्म हम्म
मम्मी आहे का आ
होय. मग सगळं काढत्यात पोरी काय करत्यात सगळं खाली पडत्यात आणि आ
घरात जाऊन बस म्हणाव.
हम्म हम्म ह अजून सांग हा हा काय चाललंय म आणि
काय नाही.
हा हा.
वांग्याच्या आमटीची जरा रे सीपी सांग की
का तर तुम्हाला येत नाही काय?
नाही.
होय काय. काय काढलं कुठं काय. आ?
नाही ओ
हा हा वांग्याची रेसिपी सांगु. हॅलो.
हा बोला.
वांग्याची ची रेसिपी सांगू.
हा सांग ग.
हम्म. चल.
आ.
त्याज्या बारक्या बारक्या फोडी करायच्या
हा.
म गॅसवर पातेल ठेवायचं. हम्म, जरा तेल वतायचं.
बर.
त्याच्यात लसूण अ लसूण कांदा टाकायचा
हां.
आणि अ कांदा टाकल्यावर हे टाक वांग टाकायचं. तेलात जरा खरपूस पुन्हा ठेवायचा वांग्याला? आं?
वांग्याला का?
हा. आ हाळद टाकायची, आपली कांद्या लसून चटणी चवीला टाकायची. आणि आपली चटणी टाकायची ची. जिरे, अं?
घरची चटणी टाक कायची होय?
जिरे पावडर टाकली तर चालतंय. आणि जरा मिक्स करायचं. पाणी वतायचं अ हरभरा डाळ टाकायची. कितीदा चाळीस मिनिट पन्नास मिनिट. हॅलो, कश्या तुरडाळ तुरडाळ. आवो ते लक्षात नाही ओ डाळीच. तुरडाळ टाकायची. ची आणि अ शेंगदाण्याचा कुट टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची.
ओके.
तुम्ही काय करता?
आम्ही सगळं करतो तुम्हाला कसलं काय पाहिजे?
अं आम्हाला तुम्ही कोणती पण एक रेसिपी सांगा.
कोणती सांगू?
कोणती पण सांगा.
तुम्ही काय ट्राय करणार हायसा? मग मी सांगतो.
अ आणि काय ट्राय करणार आहे आमी?
काय तुम्ही सांगा की तुमच्या मनान कोणती रेसिपी चांगली येते ते.
बर ओके.
आं
कांदा, दोन चार कांदं घ्यायचंत.
हां.
दोन टॅमॅटो घ्यायचं. चार कांदा असल की दोन टॅमॅटो घ्याय चंत सहा कांदा असलत की तीन टॅमॅटो घ्याय च.
हां मामी ह्यासनी लावुन देतो. कशाला?
आधी कांदा लालसर ह लालसर होईपर्यं त भाजाय
वेळानं
टॅमॅटो टाकायचा कांदा लालसर झाला की त्येच्यामध्ये टे अ टोमॅटो टाकायचा.
हां.
टोमॅटोला पाणी सू सुंटेपर्यंत टोमॅटोने कांदा भाजाय भाजाय चा.
हां.
म त्याच्यामध्ये लसूण टाकायचा.
हां.
ते पण थोडा वेळ भाजायचं आणि एका बाजूला ठेवून द्यायचं.
हां
न ते गार झालं की त्याची पेस्ट करून घ्याय ची का कांदा, टॅमॅटो आणि लसूणची ती मिक्स क्सरला लावून घेतली की ते एका भांड्यात काढून घ्यायचं मग त्याचे माऊ खोबरे न भाजता आता खोबऱ्या आणि कोथिंबीरची दुसरी पेस्ट करायची ती पेस्ट पेस्ट पेस्ट करून घ्याय ची आणि एक कडई ठेवायची कडईमध्ये थोडस तेल घालायचं त्याच्या मधें त्याच्यामध्ये पावशर होई इतके काजूच्या बिया टाक घ्यायच्या त्या लालसर होईपर्यंत बिया भाजून घ्यायच्या
ह ह
त्या भाजून घेतल्या भाजलेले बिया काढून घ्यायच्या मग ते काढून घेतल्या की त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली असते तीना
हम्म
ती त्या तेलात ऍड करायची.
हम् हम्
ती मस्त पैकी अशी त्याला तेल सुंटेपर्यंत भाजयची तेल्स त्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये खोबऱ्याची आणि को कोतंबीरची पेस्ट केलेली आहे ती घालायची
हमम
ती घातली की त्याच्यानंतर जे काजू आपण तळळे होते ना ते त्याच्यामध्ये टाकायचे
हा
आणि ते तेला तेल सुटले की आपण जी पेस्ट करायला तेल घा म्हणजे कांदा आणि टॅमॅटो भासतोय कणी
हा
त्या वेळेला एका वटीत थोडस दूध नाही तर मलई असते ना त्याच्यामध्ये काजू कुर्मा मसाला थोडा वेळ भिजत ठेवायचा
हा हा
आणि मग ते काजू पेस्ट आपण त्याला तेल सुटे सुटेपर्यंत भाजलं की कणी त्याच्यामध्ये काजू कुरमा मसाला घालायचा मग वर न कोथंबिर टाकायची ई आणि जरा अस पाणी थोडस सोडायचं एक दहा मिनिट त्याला वाफवायचं दहा मिनिटानंतर तर दहा मिनिटानंतर त्याला मस्त पिकी असं एका वाटीत काढून, खाऊन घ्यायचं, भाकरी सोबत नाहीतर चपाती सोबत.
हं, हा, हा.
तुम्हाला सांगितले आहे.
आम्हाला ते बनवून सांगणार आहे का, काय खाया?
काजू, हेन, सगळं साहित्य घेऊन या, म.
होय, काढताना काढाया सांगायला पाहिजे, बाळा हे का? काय त, माना एक?
मला एक बाळ आहे, दहा महिन्याचं. बारा महिन्याचंं.
हा. हा.
हो का?
होय.
हा हा, आधी शांत असल ना, म्हणून आता दमवत असल.
पाच महिने पूर्ण शांत होता. घरात आमच्या तिकडे, त्याच्या मामाच्या गावाला अजिबात किरकिर करत नव्हता. होय, आणि आत्ता कोण पाच मिनटं ठिवून घेणार नाही, असं मूल आहे.
हा. हा. म काय चाललंय? आणि.
काय नाही, निवांत.
हा हा. मग काय विशेष? काय नाही निवांत.
ओके! कोणता कार्यक्रम आहे का?
हो, भावाच रिसेप्शन आहे.
होय.
हा हा
काय मग?
का? हो चालू आहे ना. हा हा. हा.